हा, ताई आवाज बारीक येतोय.
हम्म.
हेडफोन लावून आवाज येतो का ते मी चेक करते. तुझा मला आवाजच येत नाही.
आता येतोय.
येतोय, पण खूप हळू आवाज येतोय.
अं, ते तसंच काय प्रॉब्लेम व्हाय लागलय काय माहिती, बाबा, खरंच?
फोनचा आवाज होतोय का ते पाहतो. तुला येतोय माझा आवाज?
हा, आता येतोय.
मला असं फोन आडवा करून बोलावं लागतं, म पण मला मग तुझं ऐकायला येत नाही.
ते काय व्हायला लागलंय? एकदा तुमचा आवाज बारीक येतोय. अं, कधी-कधी माझा आवाज बारीक यायला लागलाय तुम्हाला असं व्हायलाय, ते प्रॉब्लेम.
आता गेला परत.
बिलकुल येत नाइये. बिलकुल आवाज येत नायेय माज.
नाही ताई, आजू आता आवाज येत नाहिये.
अच्छा, हेडफोन लावल्यावर आवाज येत नाही.
हा, आता येतोय.
मी हेडफोन लावला होता, तेव्हा तुला बिलकुलच आवाज येत न्हवता.
नाही-नाही.
हो, अरे बापरे! अवघडच प्रकार आहे.
नाइ होत असं कधी -कधी माझे पण म्हणजे मैत्रिणी वगैरे हेडफोन घालून बोलेत ना. त्यावेळेला त्यांचा पण आवाज येत नाइ मग हेडफोन काढूनच बोलाव लागत.
म्हणजे मला बोलायला असा आडवा फोन करावा लागतो अन ऐकायला परत सरळ करावा लागतो.
काय काय माहिती काय प्रॉब्लेम आहे काय माहिती मग.
मी अस आडवा फोन केल तुझा आवाज एवढा मोठ्याने येत नाही.
म आता अजून मोठ्याने बोलू का एक तर घसा बसलाय.
मी किती मोठ्या मोठ्याने बोलते बघ.
तुमचा आवाज छान आहे ताई, मी अजून ओरडले की बेसूरच होईल.
माझा आवाज छान कुठला, उलट उलट तू ऍक्ट्रेस आहे तुझा आवाज मोठा पाहिजे.
आहे ना मोठा आहे पण छान आहे तुमचा आवाज एकदम असं, असं मला मैत्रिणीला बोलल्यासारक वाटतं तुमच्याशी बोलताना.
आवाज आवाज पाहिजे ना तस कॉल ऐकणार कसे लोक माझे,
आ
अगं मी तुला बोललय ना मी रेकॉर्डिंग करायचे ना.
हो हो
तुम्हाला पण शिकवतीलच, ट्रेनिंग वगैरे देणार ना आवाजाच
आवाजाचं काय म्हणलात?
ते ट्रेनिंग वगैरे देत नाही तुम्हाला कसं डायलॉग वगैरे पाहिजेत ते.
नाइ देतात ना, म्हणजे चढ -उतार कुठं किंवा कुठे थांबायचं हे सगळं सांगतात की.
म्हणजे कशी प्रॅक्टिस करता तुम्ही त्याची?
आता डायलॉग वगैरे असतील ना, तर मग अ आपले इमोश नल जे डयलॉग आहेत
हां
ते कशा पद्धतीन घ्यायचे. किंवा कुठल्या वाक्यानंतर किती पॉज घ्यायचा.
हम्म
ह्या सगळ्या गोष्टी सांगतात किंवा आनंदात अस ल्यावर कस बोलायचं काय म्हणजे त्या स्क्रिप्टमध्ये जे वाक्य आहेत त्या सिच्युएशननुसार शिकवतात ते.
अच्छा मग एखादे एक्साम्पल दे बरं.
बरं आता मी डायलॉग घे म मा माझ्याच ह्याच्यामधला एक डायलॉग घेते.
हो
हा एक मिनिट.
तू वाचून दाखवते काय?
आं
वाचून दाखवते?
नाही नाही वाचून कशाला आता किती महिने झालं स्क्रिप्ट आता हुडकत बसावी लागल. असाच घेते तेच आठवतेय जरा डायलॉग.
बर बर.
एक मिनट, हा आता अ माझी जी भाषा होती ना ती ही होती ना म्हणजे खेडेगावातली.
आणि तो जो मुलगा होता, तो मुंबईचा होता. मग तिथं असं दाखवलेलंय की, तो एकदम पॉशमध्ये वगैरे इकडच्या साईडला उभा असतो. आणि तिथं माझा एक डान्स दाखवला जातो, आता पो म्हणजे कोल्हाट्याची पोरपोरी कसं डान्स करून वगैरे त्यांना पैसे मिळ मिळतात ना.
हम्म हम्
मग त्याच्यावरच त्यांचं सगळं पोट असतं. हा. मग त्यामुळं डान्स झाल्यानंतर तर तो असा गोल फिरून माझ्याकडे येतो. म्हणजे आपण छेड काढतो, वगैरे असं म्हणतो ना
ह हां.
हा तशा टाईप. आणि मग तो मला म्हणतो, की चल माझ सोबत येती का? वगैरे अशा तशा गोष्टी बोलतो, त्याचे डायलॉग मग मी त्याच्या अंगावर जाऊन डायरेक्ट म्हणते अरेरे गईबान्या तुझ्या शहरा कडे कर असला शहानपणा. माझ्या वाट्याला गेला अस स कांडक पाडीन तुझं, हा. उगा शेरनी, व्हागीन नाही म्हणत मला. हे डायलॉग
ह भारीच.
हा म्हणजे ती पोरगी अशी एकदम बिंदास्त, वगैरे म्हणजे कुणाला घाबरणारी नाही
गावातल्या मुलींसारखं असं दाखवलंय की, अशी इमोशनल वगैरे नाही आहे किंवा
हे नाहीये म्हणजे समजून घेणारी. डायरेक्ट काठीच काढते ती मारायला.
तुम्हाला आता, तुला हे पात्र दिलं त्याचं नाव काय होतं?
अं शिर्मी.
शियमीच अभ्यास करावा लागलेला का तुला?
हा म्हणजे, त अ ती म्हणजे अभ्यास म्हणजे, एक मिनट हा ती म्हणजे कशी राहायची? म्हणजे, ती कुठल्या ह्याच्यामध्ये, आता कसं मी आता नॉर्मल आहे. म्हणजे मी ज्या वेळेला तिथं नाटक शिकत होते, त्या वेळेला एक नॉर्मल मला काही म्हणजे माही नव्हतं काही नाही. मग ते कसं कोल्हाटींची मुली कशी काठी घेऊन फिरतात
किंवा कोण आल्यानंतर, त्या कशा धमक्या देतात. आणि त्यांच्याकडे कोय पण असतो. मग माझ्या कमरेला कंपल्सरी कोयता खोचलेला असतो, त्या ह्याच्यामध्ये. हम्म
प्ले मध्ये, नाटकामध्ये असतंय?
अं नाटकामध्ये नाही, मी ज्यावेळेला दोन तीन म्हणून प्रवेश असतो. तीन तासाचं नाटक आहे ना. प्रत्येक प्रवे तात, नाटकामध्ये मध्ये मग दोन तीनच्या प्रवेशामध्ये मी, अशी बांधावरन येत असते. म्हणजे शेतातनं.
ह् ह्
हा आणि मग शेतातून येताना खाली उतरताना माझी लावणी ये. डायरेक्ट मग ती लावणी अ सुरू हा लावणी जी आहे ते पूर्ण तो सीन संपेपर्यंत तो प्रवेश तो कोयता माझ्या पोटालाच असतो. कमरेत
ते कोयता लावून नाचली ये.
हा
रिस्की नाय का हे
नाय नाय कोयता म्हणजे आपल्याला लोखंडी वगैरे नव्हता. अ तो नसतो का विकत मिळतो ते देवांच्या हातात वगैरे असतात.
प्लॅस्टिक आणि त्याला समोर खुर असत जास्त तशा टाईप
तेच मी म्हटलं.
नाय त्यांनी ही ती पण तयारी केली होती, खरा कोयता द्यायची. पण म्हणलं तिथ
काय खरं नाय बाई
खूप एवढं रिअलिस्टिक करू नको म्हणावं.
तेच की अशा तशा गोष्ट
आणि मग होत काय तुमच्या नाटकात पुढे?
पुढे काय नाही मग अ शेवटच त्या नाटकाचं नावच इश्काचा जहरी प्याला ये.
म्हणजे हा अ एक सीन ब्लॅक ह्याच्याने चालू असतो. आणि एक सीन अ म्हण-म्हणतो ना आपण ब्लॅक साईड आणि व्हाईट साईड. तशा टाईप दोन जोड्या आहेत दोन हिरो हिरोन म्हणजे आमची एक जोडी वेगळी आणि दुसऱ्यांची एक होती ती वेगळी.
सेम स्टोरी का वेगळीये?
नाय वेगवेगळी.
हे तुमचं गरीब आणि श्रीमंत असं लव्ह स्टोरी ये आन त्यांचं काय?
अ त्यांच अ पाटलाची पोरं म्हणजे एकदमच श्रीमंत. आणि शेतात काम करणारा गडी.
अच्छा तसं अरे बापरे हे दोन अशे दाखवलेत कॅरेक्टर?
तशा टाईपची स्टोरी त्या दोघांची.
अच्छा अच्छा हो भारी चांगल हे इश्काच काय नाव काय म्हंटली?
इश्काच जहरी प्याला.
मग नाटक बघून काय करायचं लोकांनी प्रेम करायचं की नाय करायचं?
प्रेम खूपच संदेश त्याच्यामध्ये प्रेम पण करायच. पण ते आता मी तुम्हाला कसं सांगू.
जर जहरी प्याला म्हंटल म्हणजे निगेटिव्हच झालं की.
निगेटिव्हच झाल हो हो.
छान हे पण भारी कॅरेक्टर आहे तुझ.
हो
तेच ना तेच चांगली तयारी पण केलीस तू
केली हो ना त्याला खूपच वेळ द्यावा लागला. कंटिन्यू सगळ्या गोष्टी बसवाव्या लागल्या, येऊन जाऊन
भारीच भारी पण एक अजून म प्रयोग कधी ये पुढचा?
अ काय म्हणताय?
पुढचा प्रयोग कधी ये म
आता सध्याला तर काय सांगितलेलं नय येत अजून
अच्छा, म प्रॅक्टिस त ठेवावी लागेल ना पण.
अ ते बघू की, आता त्यां त्यांनी घेण्यावरत. ता आणि मुलं तयार होण्यावर ये आता कधी होतय काय माहिती.
म ते डायलॉग सेम असतील का बदलतात ते दरवेळी?
नाय डायलॉग सेम असतील की
ओके ओके चालेल. चांगलय म मस्तच परत आता मला दुसऱ्या नाटकाबद्दल सांग पुढच्या वेळी
हो हो हो.
चल म बाय बाय.